हॅलो, हॅलो!
हॅलो!
हाला बोला.
अ काय करला.
काय नाही बघा हे जेवण चालूआहे.
जेवण मध्ये काय करता?
जेवणमध्ये भाजी शेपूची.
च्याणि? माझ्या मते चपातीपेक्षा त्याबरोबर भाकरी चांग लागल.
भाजी सोबत का कसय माझा
शेपू, शेपू बरोबर भाजी चा भाकरी चांग लागणार ना.
हूं कसं माझं आत्ता लग्न झालंय ना नवीन. म मला भाकरी नाही बनवता येत त्यामुळे मी चपाती करते.
असं किती महिने झाले तुमच्या लग्नाला.
आत्ता अ चार पाच महिने झाल्यात.
चार पाच म्हणजे फेब्रुवारी, जानेवारी. च्या दरम्यान झालय का हा हा. मी आता बघा डिप्लोमाला आहे बघा.
म्हणजे कोणत्या इयर ला.
आ थर्ड इयर ला गेलोय तीन महिन्याची इंटर्नशिप सुरू आहे आमची रोज कोल्हापूरला जायचं असं करतोय बगा
इंटर्नशिप कोल्हापूरमध्ये जाताय का?
होय होय तीन महिन्याची आहे आता दोन महिने झालेय पुढचा एक महिना राहिलाय
हा
अस हाय बघा आता काय हा बस न नाही हो ट्रेन न सुरू आहे आमचं
हा हा टायमिंग कीती हाय?
आमचं बॅचच टायमिंग हाय एक ते तीन
हा
पण मग आम्हाला ट्रेन असते साडेदहाला मग साडे दहा ला जाऊन मग कोल्हापुरात साडे अकरा, पावणे अकरा, सव्वा करून पोचतोय मग तिथन एक पर्यंत तिथं बागेत बसायचं.
हा
मग बागेत न मग नंतर इथ न पुढे एक दहा मिनिटात चालत गेलं की मग आमची बॅच मग एक ला गेले की मग एक ते तीन आम्ही तिथे बसतोय मग एक ते तीन लगेच पण आमचं तीन दोन तास असते पण आम्हाला दोन तास घेत नाहीत होय काय करत्यात ह मग एक ला आत घेत्यात आणि एक पंधरा वीस मिनिट आधी सोडतात कारण आमची लगेज दोन पन्नासला आणि ट्रेन असत्या.
हा हा हा
हा तीन नाही ती सोडली की चालत्या.
हा
लगेच तीन पाच ला पण ट्रेन असत्या खरं पण ती चुकली की मग बस जरा
हा हा मग कॉलेज वगैरे कधी चालू होणार हाय?
अ माझ्या मते एक सोळा, सतरा ऑगस्ट पर्यंत सुरू होईल.
हा हा म हा लास्ट लास्ट ना म्हणजे लास्ट इयर ना?
हो होय डिप्लोमाच लास्ट इयर. इथंन पुढं ते झाल्या वर डिग्री.
करणारय हाय होय.
म डिग्री कराय पाहिजे त्याच्याशिवाय काय
हा हा
तुमच क्यट्यूपर्यंत शिक्षण झालय.
माझा डिप्लोमा झालाय.
कशात तिकोर्णा झालाय.
माझा इलेक्ट्रॉनिक्सची हाय.
इलेक्ट्रॉनिक्स.
हा तुमची साईड कोणती हाय
माझी बघा सी एस आय टी म्हणून हाय. कम्प्युटर सायन्स अँड इनफॉर्मेशन टेक्नॉलजी नाही कम्प्युटर नाही आमचं आ कम्प्युटर सायन्स आहे आणि इन्फॉर्मेशन टे ते म्हणून असं दोन्ही एकत्र आहे आमचं.
एकत्र हाय हा हा आधी फक्त सी एस त एवढंच होत म्हणजे कंप्युटर सायन्स आता त्यामध्ये भरपूर ट्रेड आल्यात.
हो हाबता ह्या वेळी आम्हाला म मागच्या वर्षी पासून आमच्या शाळेला कॉलेजमध्ये कणी ए आय एम एल पण सुरू झालय हम्म.
हा म
आमचं बघा नऊ वीस ला असतय. अ साडेनऊ पर्यंत सुरू होतय चार वीस पर्यंत असतयं.
ह ह मग जवळ आहे काय घरापासून?
घरा पासून एक दोन किलोमीटर.
हा हा.
हम्म हम्म.
मग कसं जाताय कॉलेज ला?
अ कधी तर सायकल कधी तर गाडी कधी तर मित्राला मित्राला बोलवून कधी तर हात करून कधी तर चालत.
हा हा म्हणजे बस वगैरे नाहीत का तिथं.
नाही नाही बस नाही.
हा हा.
एक दोन किलोमीटर साठी कुठे बस पकडताय आता आणि
होय.
चालत गेलं तरी हुतय फक्त काय जरास कष् ट जास्त पडत्यात आणि जरा पाय तेन दुखत्यात एवढंच.
हा हा म घरी कोण कोण असतय तुमच्या?
अरे हे विचारायच नाही. ते नाही तुम्हाला डिप्लोमा पास होवून किती वर्ष झालं तरी.
माझा एकोणीस वीस ला पास आउट आहे.
एकोणीस वीस म्हणजे कोरोना काळात. कोरोनाच्या आधी तुम्ही थर्ड यिअरला होता तेव्हा कोरोना आलता काय? तुम्हाला कोरोना झालता का नाही?
नाही ओ तेव्हा आमच्या कॉलेजला सुट्टी वगैरे दिलेली.
हां हां. मी तेव्हा असन बघा सातवी आठवीला असन मला कोरोना झालता.
हा हा.
हम किती पंधरा दिवस क्वारंटाईन हो तो मुसळे शाळा माहितीये हम्म.
हम्म हम्म.
काय करायचं?
ते वेळ ती वेगळंच होतं ते सगळं कोरोनाच्या टाईमला.
होय करोना म्हणजे लई अवघड. आमच्या वॉर्डमध्ये दोघं जण वा मेलतीत. माझ्यासमोर व्हयं.
आता काय नाही आता एवढी भीती नाही त्याची कोरोनाची. आता कस वॅक्सिन वगैरे घेतलय लोकांनी.
हा
हा त्याच्यामु
आता काय खरं नवीन नवीन कुठलं कुठलं रोग आलात ना
होय ते तर आहे सोडा ते वरचे वर काही ते चालूच असते त्यात त्याचं काही हे नाही
हम् हम
ह गणपती वगैरे बसवतय का नाही
काय
गणपती वगैरे बसवतय का नाही
नाही ते गणपती जण आमच्या काकूच्या घरात असते आमच्या घरात बसवत नाही हम्म म्हणजे आम्ही पहिला कसं आम्ही सगळेजण पहिला एकत्र होतो
हां
पण ते काही कारण असतो आम्ही तेी घर विकल म्हणजे आम्ही ती काकादनास मी भाऊमच्या पप्पपाचा तीन भाऊ एकत्र होतो
हा हा
ते विकल मग आम्ही स घेतलं पण आता काकाच्या घरात ते बसव त्यांच्या घरात गणपती बसवते
हा मग तुम्ही जाताय काी नाही बाहेर मंडळात वगैरे
आहे की आमचे दोन मंडळ आहेत
हा
हम्म मग कालची मॅच बघालाग नाही
नाही हो पण हारली की
अ हरले अस दे पण रोहित शर्मा माहितीय का नाही तुम्हाला तुम्हाला रोहित शर्मा आवडतोय का नाही हो
नाही हो मला विराट कोहली आवडतेय त्यानं पण फिफ्टी प्लस मारला कि हो
चौऱ्याहत्तर काय तर रण मारला का?
चौसष्ट काय चौऱ्याहत्तर मारलेत.
हो त्याचं हे तरर बघितलाग नाही बॅट टिन बघितला का नाही?
नाही हो बघितली तर जरा टाईम नाही मिळाल. हा.. हा. त्याच्यामुळे जरा बघितलं नाही.
असं आहे व्हय
हम्म ते कसं ते आयपी.. आयपीएल ला जरा जास्त मज्जा येती या हो
आय पी एल पेक्षा उड्या येेत सिरीजन बघायला मज्जा येतय.
आरसीबी न दोन वेळा कप घेतली बघा
हो मी मुंबई समर्थक आहे मुंबई ना
हो हा हा तेी काय व ते चालते सोडा तेवढं काय तेवढं चालते दोन तेच बॅक टू बॅक दोन वेळा घेतला हो
हा मी पण एकोणीसवीस ला बॅ टू बॅक तुम्ही जेव्हा डिप्लोमा पास आउट झालता तव्हा आम्ही एकोणीस तव्हा आम्ही घेतले.
होय चांग चांगली गोष्ट आहे, ते मी बघितलं नाही सोडा.
व्हय काय?
हा.. हा
कसं काय? तुम्ही नुसता आरसीबी तेवढी
हा फक्त आम्ही आर सी बी चेच फॅन आहोत, आर सी बी आणि विराट कोहली झालं.
म ह्या अवघड आहे आर सी वी मध्ये प्लेयर किती असतेत?
किती म्हणजे काय हो आता तुम्ही पाच वेळा कप घेतलाय तुम्हाला माहित आहे ना. अकरा प्लेयर खेळत्यात अकला अकला अकरा प्लेयर खेळते.
ह.. अकरा प्लेयर खेळत्यात अकरा प्लेयरची नावं तर माहितात का नाही?
ते माहित आहेत बघा आता आपल्याला, तेवढं माहित असणार की हो अ सं कसं
मी मुंबईत सांगतो तर मी आर सी बी सांगा.
विराट कोहली
हां.
देवदत्त पडिकल
हां.
पुन्हा हार्दिक अ अरे थांबा क्या असं का करायला आहे हो शेफर्ड, सुयश शर्मा
हा चार
अ सेजल उळ
हो हे हां हां पाच-पाच
हा आणि कृणाल पांडे आं पाटीदार
सात अ कप्तानला एवढा शेवटला व्हय
तेवढं होणार की ते पुन्हा डेविड टीम डेविड हम्म हा आणि हम्म जरा ह्या वेळेस आमचं हा भुवनेश तरकुमार
हा ज्या कप आहे त्याल
स्पिन सॉल्ट आमचा
हा हा.
झाले की.
आणि
आणि कोण राहिलं?
झाली की झाली.
आ झाले की.
हम्म कप्तानचं नाव एवढा शेवढला घेेतला काय?
हा म.
काया त्यानं दोन कप जिकून दिला हो तुम्हाला रोहित काय विराट कोहली ते कप्तानी काय जमली नाही बॅटिंग तेवढी जमत्या.
पण हा बॅटिंग जमली की.
आमचा रोहित शर्मा कसा आहे बॅटिंग पण बरोबर आहे, कप्तानी पण बरोबर आहे.
हो बघितला की तुमचा ह्यावर्षी.
म बघितला का नाही?
बघितलं.
उम्म कालं बघितला एकशे अडतीस ना मारला एकशे अडतीस
होय पण जिंकायला पाहिजे होती बघा मॅच.
काय ये, वातावरण
काये? टी-टी ट्वेंटी पण तसच झालं. टी ट्वेंटीला पण तसच झालं, आता पण तसच व्हाया लागल. तुम्हाला रेंज नाही वाटत, आवाज चडका झालाय, हां हां हं. आवाज अडकलता.
आता आला का बरोबर?
हां आला.
मुंबई प्लेयर नाहीत ओ खेळायला मुंबईत, टीम इंडियामध्ये म्हणून
हां हां.
अय्यर नव्ह, अय आपलं सूर्यकुमार नव्हता, बुंबरा नव्हता. परत, हार्दिक नव्हता.
त्यांनी त्यांना, त्यांना कसं काय घेतलं नाही ओ?
त्यान डायट बोल कपच्या आधी, एक दोन तीन मॅच खेळं अस नाडायटर. आणि सूर्याचं काय जरा, परफॉर्मन्स लो झाला म्हणून काढली. खरं, पण आता सिरीज हरून ठेवतात.
होय, काय ये?
हम्म. ते नाही, शेपूची रेसिपी सांगा की, जरा कसं काय काय करताय तुम्ही?
काय ते?
शेपू, तुम्ही शेपूची भाजी करला ना ओ? प जरा ति रेसिपी सांगा बघू.
शेपूची भाजी क नही पहिल्यांदा निवडून घ्यायची
पहिला बाजारात ना आणाय लागल, असं वाटायल मला.
होयस की, आता आणून दिल्यानंतर ना आम्ही डायरेक्ट निवडणार. बाजारात न आणायची, त्यानंतर निवडायची. निवडल्यानंतर ना आ नाही पहिल्यांदा निवडायची, त्यानंतर न चिरायची चिरायलाग ते ना, शेपूची भाजी
चिरायची पण असतया? हा आता कस हाय कि, आता डिप्लोमा झाला ना. की मी डिग्रीसाठ इ, ओ-हॉस्टेल वरती राहायला जाणार आहे, पीजी वर हॉस्टेल वर.
हां हां.
मग तिथे मला पूर्ण सगंळ शिकून घ्यायला पाहिजे, कसंय आहे ते कँटीनचं पण जेवण एवढं खास, चांगलं नसतय. स्वतःच्या हातान खाल्लं तरच, मग बर ना? हा पोट भर ते होते, चांगलं मीठ कमी, चटणी कमी.
होय.
हे काय बरोबर नाही.
हां.
हां.
मअ भाजी आणल्यानंतर ना, ची निवडायची. म चिरायची, चिरून झाल्यानंतर न धुवायची. धुतल्यानंतर ना मग, कडईमध्ये तेल घालायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी किडई तापवायची कि कढई तापल्यानंतर तेल घालायचं मग तेल तापतय
मग गॅस पला तापवण्यासाठी गॅस सुरू करायचा की नाही